हॅलो
हा बोलजि
काय कराल
काय नाही आ ते इंटरेस्टिंगची माहिती काढाल तरी
कुठन ते स्टॉम्फ स्टॉमफट काय नाही माझ
हा ते काढल होत की हा ते विचार क आले े म्हणजे पैसे देऊन करायचं का भाऊ म्हणाला माझा फुकट कर म्हणाला पैसे देऊन कशाला
फुकट भेटते काय फुकट भेटते काय
फुडका म्हणाय कुठे तु मील म्हणाय फुक हेय नाही सांगितले ते फक्त तने मग आता ती आहे ना ते आता की आपण बघालो आहे ना ते त्याच्यामध्ये काय आहे कि क्लास असल्यावरने आहे तिने क्ला करून घेणार
तसच असणार रे क्लास सारखा नाव
हा मग नंत ना ते मी बघितल की क्लासच आहे कला हा कॅम्प्युटरचा क्लास करायचा आणि नाही गेलो नाही रे इथं फोटो मॅपला
हा ते तर मी खूप अगोदरच बघितलेलो. तेच बघितलेलं त्यावर, आठ हजार रुपये लिहिलेल पर मंथ म्हणून मी काय बघाय नाही पुढ कृषीक माने म्हणाले सहा हजार मध्ये तीन महिना मग बरोबर वाटालय मला म्हणून म्हणालोय करूया वा
त्याला जायच आणि त्याला म्हणाय पाहिजे कि एक तीन हजार घ्या दोन महिन्याचं हि
तीन हजार कसं घेईल रे दोन महिन्याचं? सहा सहा महिन्याचं तीन महिन्याचं सहा हजार आहे रे. तसं हिशोब केलास तर ए एक महिन्याचा दोन हा ते म्हटलं का नाही कृषिक, कृषिक म्हटला की, जास्त जण गेली तर कमी करतील बहुतेक,
हा मग मला सांग तीन महिन्याचा कमी करायला गेला, तर तू कधी करेल, पाच हजार करल बरोबर आहे? एक हजार त्याला माहित हाय मी दोन महिन्याच करणार.
काय माहित नाही बघूया ते कमी करेल का नाही काय माहित नाही.
कशाला तुम्ही ते करायला पैसे देऊन म्हणला, फुकट जरा हुडका म्हणलं कुठे त काय तर घाव हे हुडकायचं पाहिजे सोड आणि ते
कोल्हापूरला जावय पाहिजे क अ अगोदर आपल्याला कायतरी याय पाहिजे फुकट द्यायसाठी की नाही, कायतरी याय तर पाहिजे आपल्याला तिथं अरे बघ कसं असतंय तिथं आपलं रेझ्युम पाठवायचं ह रेझ्युम्य पाठवल्यानंतर ते सिलेक्ट करतील तुला, सिलेक्ट केल्यानंतर तुझं इंटरव्ह्यू होईल. मग ते ठरवेल, तुला घ्यायचंय का नाही घ्यायचं? असं असते जॉब सारखच असते पूर्ण रे. आ?
तू बाहेरचं म्हणालयस काय तू?
पूर्ण जॉब सारखंच असते. थांब संध्याकाळी मी फोन करतो माझ्या मित्राला त्याने केला इंटर्नशिप हा, तेला विचारतो त्यान कसं काय काय असते फुकट केलाय की कसं केलंय, तो काय म्हटलेला मला पहिला एक कोर्स शिका कुठला तर, हा हो फुल स्टॅक डेव्हलपमेंट शिका पूर्ण सर्टिफिकेट घ्या, शिकल्यानंतर मग अप्लाय कराय इंटर्नशिपसाठी होतंय असं म्हटलेला त्यानं मला मग ते आपल्याला काय नाही कॉलेज मधनं जेवढं शिकलं तेवढंच येते आपल्याला बाहेरनं काही कोर्स केलो नाही काय केलो नाही. आस म्हणला. असाय विषय नवं मग फुकटे भे भेटायचं आपल्याला चान्सच नाही रे.
फुकट भेटायचं चान्स
आणि कोण कोण कुण्या म्हणाल्यात सगळी म्हणाल्यात पैसे, देऊन सर्टिफिकेट घेऊया त्यापेक्षा भारी अजून थोडंफार घेऊन जरा शिकल तर काय वे हे वाईट आहे बघकी
पैसे देऊन सर्टिफिकेट घ्यापेक्ष त्यात दोन हजार अजून घातलं तर तुला शिकून पूर्ण मिळालं एवढं काय
पूर्ण ट्रेनिंग द्यायला एवढं शिकवालयत
दोन महिने त्याला सांगायचं आम्ही काय तीन महिने करणार नाही दोन महिनेच करणार हाय.
आता तेन शिक मी केलाय एमसीए केलाय तेवढ पुढ गेल म्हणून त्याला इंटशिप फुटक मध्ये भेटल्या रे आपल्याला काय आता सेकंडीइयर करालोय आपण आपल्याला काय येत नाही त्यात वायडी येन बॅग तेन एवढं आहेत त्यात काय येत नाही मग कशाच काय आपल्याला भेटल आणि इथं मी बघितलो ते चौकशी करायला पाहिजे लय जेग-जागारे की म्हणजे फुकट आहे कसा आहे?
लवकर भेटणार नाहीत जर फुकटमध्ये भेटला तरी पण इथं कोल्हापूर साईड तर सांगली जर -जयसिंगपूर साईड भेटलं तर भेटेल नाही तर इचलकंरजीत बहूतेक भेटेल नाही मला वाटत नाही भेट
त्याच तिचं कि त्या सराला पार कराय पाहिजे ते त्या सराला सर काय ते सांगल आपण सराला काॅल करूया आणि
सर पण मर्दा कॉलेज मध्ये पण काय प्रोवइड करनात आपल्याला सगळं बघायचंय
काॅलेज मदन अपेक्षा सोडून दे
हा....
कॉलेजमधन अपेक्षा सुडून दे
तेचकी करायचं तर स्वतःच करायचं आहे
हम्म...
काय आणि कुठं काय? ते हुंड्या इन फोटेज मध्ये एकदा विचारूया काय नंबर देतो बा- बोलणार काय त्या त्यांच्याशी
बोलतोय की नंतर न बोलतोय की मला व्हॉट्सअप कर की मेसेज त्यांना सांगो सर तसं एक इंटर्शिप करायला या म्हणतो म्हणजे तुम तिकडे अवेलेबल आहे का विचारतो मग त्यांना मग तू कायच सांगल ना आहे नाही कायच?
दोन मिनट थांब
कूणीकड आहेत ते
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हां बोल ना
स्क्रीनशॉट पाठवलय बघ, अरे मी- मी हॅलो हॅलो आवाज आवाज यायलाय काय ते स्क्रिनशॉट पाठवलय सोड त- मी तुला हुंडि -हुडयावांल्याच हूत काय, ते नंबरवर मी क्लिक केलो रे मला वाटल ते कुठं तर जाईल, मी डायरेक्ट फोन‌च लाव लागला आ बा
मी इथं बोलालोय हॅलो हॅलो म्हणालोय इथ पाच मिनिट झाल इथ म्हणलं
करायलतो तेच बघालतो रे आणि अरे कसा आवाज येत नाही ना यात स्पीकर पण नाही हेंच म्हणून ब्लुतूथ घालाय नाही रे मी असच आहे आवाज येत न्हव यांच म्हणून काय मी बोलोत न्हवतो ते हूडकत बस ठेवलो रे तुला- एक स्क्रिनशॉट पाठवलोय अजून एखाद पाठवतो बघ जमलं तर दोघांनी विचार काय म्हणत्यात
मी चॅट जीपीटीला विचारलो रे तर त्यांना हेच- विचारल फ्री इंटर्नशिप कशात भेटू शकते तेना हे दिलं हो इंडियाईन फोटे ग आणि चार दिलत आहेत कुठलं कुठलं मग मी तुला पाठवलो आहे बघ फोन नंबर कॉल करून बघते काय म्हणतत
डायरेक्ट क्लिक केल डायरेक्ट फोनच लागला म्हणून स्क्रीनशॉट मारल बाबा
बरोबर काय त्यांना कॉल करतो त्यांना सांत की असं असं म्हणतो बीसी सेकंड इयर मध्ये म्हणतो इंटर्नशिप करायची आहे ह तो विचारणार की तुला काय काय य ते
आय टी
अल् अलु
फार कायटी आहे खय रे स्पार्क थॉट प्रायवेट लिमिटेड
त्याला कॉल केला तू विचार नाही कि काय काय ते तुम्हाला
हॅलो
हा दोन मिनिटब स्पार्क थॉट उडकालोय जरा
दोन मिनिटात संोपते फोन आणि एक की आवाज कसला आला बघ ते खरखर खरख
ह
हॅलो आवाज आलाय कचलावत घ इथन काय चालू हाय मशीन कुठली. हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो हा ते खाली अजून एक नंबर पाठवला तुला ते पार्क थॉट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. काय तो नवीन आहे बहुतेक मला वाटते.
तू नवीनच साहेब होते ते हे दोघं चौकशी कर बघ काय म्हणतात जरा.
बघतो की.
जर असल.
तु कारण तो असताच झा म्हण हम्
अ नाहीतर रोहित नवलेला ते तो पण विचारू शकते ना तो विचारते जरा.
जर फुकट मध्ये असलं तर चांगलं असेल ना वा.
हो फुकट मिळत असेल तर..
बघ काय करतोस तू विचारतोस काय त्याला देतोस काय करतोस बघ आणि विचारून. संध्याकाळपर्यंत सांग जरा मी पण मग बघूया. नाहीतर नाही जमलं तर उद्या तिथे जाणार रे. मी काय विचारावं मला बोला येत नाही तुमच्यासारखं. मला तुमच्यासारखं विचार बोला येत नाही तुम्ही जर. चांगलं बोलताये काय ते चौकशी हुशाराच तुम्ही जरा. ते काय बोलायचं काय नाही काय विचारायचं सगळं तुम्ही विचारून घेताय रे.
तू विचारणार की तुम्हाना काय काय ते काय काय शिकलयंसा.
हा सांगायचं येस. कूएल शिकलोयथन शिकलोय एस डी एम एल शिकलय सी एस एस शिकलो ज्याव्हा स्क्रिप्ट एवढं जरा. वरचे वर नाही येते नुसता सिंटॅक्स एवढ.
तर
आह